हा अन लागला कॉल
ओके.
हा तेच मला असं काही आलं नाही की हे पूर्ण झाल्यावर
हा हा ओके ओके
तेच आपण त्याविषयी च्या विषयी आपण चर्चाच करायचे होते ना खूप दिवस चर्चा त्याच्या भोवती फिरत होते पण आपलं बोलणं नव्हतं झालं की स्त्रियांनी पण आता कस कमवणं गरजेचं आहे आणि का फक्त तर घरासाठी नाही कि मी घरात काय त री मदत करू शकेल आणि या नाही पण स्वतः काय म्हणतात एक आत्म आत्मविश्वास जपण्यासाठी.
हम्म हम्म.
आत्मसम्मान पण आपण म्हणू शकतो की छोट्या छोट्या गोष्टींना खूप त पैसे मागाय लागतात आणि मग त्यातलं एक एक देणारा आणि एक मागणारा राहतो
हम्म हो हो हम्म. तेच ना म्हणजे आप आपल्या गरजा आपण भागवता आल्या पाहिजे प्रत्येक वेळेस छोटया छोटया गोष्टी मागयला सुद्धा म आपल्याला ऑकवर्ड फील होत किंवा आपण म त्या कमी करतो तो की म्हणतो नको बाबा सारखं सारखं मागावं लागतय बाकीचा लोड आहे त्या व्यक्तीवर म्हणून मग आपण थोड सम मागे होतो.
माझ्या मते आप ल्याला म्हणजे त्याच्यात पण मग आपण हे करतो की आपल्या ज्या खाजगी गरजा आहेत. म्हणजे एक स्त्री म्हणून जे काही तिची इच्छा असते. कि एकदम मी तरी मैत्रिणींबरोबर जाईल किंवा बाहेर मी तरी अ खाईल काहीतरी माझ्या आवडीचं. किंवा एखादा पदार्थ मला आवडतोय म्हणून मी त्याच्यासाठीच जे काही जिन्नस लागतो ते घेऊन येईल आणि करेल असं न करता ती फक्त मग वॅलिडेशन मागते की घरात लागणारी वस्तू मी मागते.
हम्म.
कधी कधी देणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात हेच असते की ही खर्चच करते पण ते मग तुम्ही घरातली एखादी वस्तू घेत ली तरी त्याला मग तू काय सारखं शॉपिंग करते, शॉपंग करते.
हम्म. नाही आणि मग ते आपोआपच मग ते आपण काही करत नाही हे म्हणजे मनातली भावना, गिल्ट वाढत जा तो आणि मग असं आपणच आपसूक मंग माघार घेतो की नको बाबा आपण कायी कमवत नाही ना आपण एवढी अपेक्षा ठेवतोय.
हो आणि हा अपराधी भाव आ ता पण आहे सगळ्यांच्या मनात म्हणजे आता सगळेजण म्हणतात की घरकाम हे पण एक खूप मोठं कामए आणि पण तरी आपण ते सगळं करून पण आपल्याला असं वा टत राहतं की नाही, मी काही काम नायी करत म्हणजे आपण आपल्याच गोष्टींना किती फक्त आर
ह्म्म, हो ना. तस पाहिलं तर उलट आपण म्हणजे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिला तर आपण कितीतरी सुरक्षित रीत्या म्हणजे मुलांना म्हणा किंवा घरातल्या सगळ्या गोष्टी करतोय. जर उद्या तीच समजा बाहेरची बाई लावली आपण तर आपन तिच्यावर पूर्ण अवलंबून नाही राहू शकत किंवा विश्वास नाहीे ठेवू शकत की ती करेलच म्हणून किंवा आपली मुलं सुरक्षित असतील त्या बाई बरोबर.
नाही फक्त आर्थिक हे नाही ते तर न तो नंतरचा प्रश्न, तरी आर्थिक ह्यानी जरी विचार केला की मुलांना डे केअ र मध्ये टाकायचंय आता तुमची दोन मुलं, त्यांना डे केअर त्यांचं म्हटलं मग त्यांचा अभ्यास, मग घरातली कामं सगळे नाही का जेवढं स्वयपाकासाठी एक व्यक्ती धुनं भांडी हे एक व्यक्ती हे सगळं जर आपण अ नाही का मोजलं, सगळ्या कामांचे पैसे ते कितीतरी ऍक्च्युली ते आपलं कामचए आणि आपण त्यातनंच पैसे आपले गेन करतो असंचए ना? हे बाहेरच्या व्यक्तीला जाणार.
हो ना ते आपण हो कमवतोचए की तो, आता गव्हर्नमेंटनीच आता बघा मध्ये न्यूज आली होती पे पर मध्ये तुम्ही वाचलं असेल, तर स्त्रियांची त्यांनी मैन मंथली सांगितलंय व्हॅल्यू काढली तर ती
हो बरोबर बरोबर. हे काय कोर्टानी कोर्टानी हे सांगितलं की तीस हजार म्हणजे महिलांना त्यांच्या कामा कामाचं मूल्य जर ठरवलं ना तर महिला ना तीस हजार द्यायला पाहिजे.
हो तेच म ती बाई समजा ऍक्सिडेंटली काही झालं काही हे झालं तर तीस हजार रुपये तिचा मंथ ठरतो. तेवढं हे आहेचए. त मग काय पण जरी ते पैसा जरी दि आता समजा उद्या तिसरी जरी समजा नस तेलन त्याज्या जागी तीस हजार रुपये जरी दिले तर ती जेवढी तुम्ही अ क म्हणजे आहे तिच्यावर विश्वास होता किंव्हा ती जेवढी जबाबदारीनं करत होती तेवढी तीस हजार देऊन दुसरी बाई जरी आणली तरी ती करणार नाय की ती तुमचं म्हणून नाही करणार, ती काम म्हणूनच बघणारय.
हो सहाजेकचए बारीक साडी बारीकसारी अ आवडी-निवडी असतात, उद्या काय स्वयपाक करायचाय काय करायचंय भाज ज्या आहेत का, सगळे खाणारी भाजी होते का मग आता नाहीचे काही तर मग पट कन पण सगळे खातील असं काय करू वगैरे वगैरे असं नाय म्हणजे आता किती तरी बाइक काच्या बाहेर जॉबला जातात, पैसे पण कमवतात आणि घरात जरी बाई असली त री ती त्या बाईला सगळ सांगून तिच्याकडनं करून घ्यायची ही पण मेंटली जवाबदारी त्यांच्याच असते, म्हणजे लांब-लांब राह तर त्या आपण फोन वर हेर संपला असेल मग हा साबुदाना भिजू वा मग ते करा, म उद्या चा मेनू ठरवा मग उद्याचा सामान काय असं किती हो तो म्हणजे ती जबाबदारी पण त्या बाईवरच एट द एंड असतेच ना.
मग काय आणि जर ती कामाला बाई लावली त त्याला तुम्ही असं नाही म्हणार आज काय तूला असं स्वयपा क केलाय चांगला नाय केला आम्हाला आवडलं नाय ती उदया सोडून जाईल तुम्ही असं बोलले तिला तर आ तेच आपल्यापशी बोल्यावर आपण का म्हणू शकतो का की म्हणजे अ ज एक घोऊ शकत काय इ तरी माम एक मोम कधी कधी डिस्टर्ब असतात आपण डिस्टर्बत असं हो त त्यामुळे व्यवस्थित बनत नाही लक्ष नसततं पण तो विचार कोणी घेत नाही डायरेक्टली बोलतातच की काय बनवलंय आज तू असं काय म्हणजे आवडलं नाही अजिबात की एवढं हे करतात तेच आपण तुम्ही बाई लावली तर तिला काहीच बोलू शकणार गप चूप खावं लागणार किंवा तुम्ही तिला म प्रेमानी बोलणार की आज बनलं नाही हा.
हा हा हे प्रेमाणि बोलणं किंवा आता काही ठिक काणी फक्त मेसचच खाणं अस दोन तीनच मेस असतात लोकं गपचूप आणून खातात त्या मेस्च तिथे नी किरकिर करत कुठल्याही पद्धतीची एकतर घरातले तर ह्या काम सगळ्या कामांना दुर्लक्षित करतात किंवा हे महत्त्वाचे नाही समजतात आणि ह्याजा विचार करून आपल्याकडे आर्थिक अ काय म्हणतात शक्ती नाहीये आपल्याकडे खर्च कराची पावर नाहीे ह्याचा विचार करून बायका पण आपल्या सगळ्या कामाला आपल्या थकव्याला ह्याला त्याला
हो कधी-कधी ते असं होत की म्हणजे तिला बरं न सतं पण ते कामाचा उडी बाई तिला असं जाणवत पण नाय की आपल्याला ब रं त्याच्यातून तिचा दुखणं सुद्धा निघून जातं
हो खूपदा म्हणजे आता विटमिन डी कमी अस तं कॅल्शियम कमी असतं भारतात तला बायकांचा तर हे सर्रास आहे त्यांचे किती तरी हाडांचे प्रॉब्लेम हे प्रब्लेम हे पण त्यांना काहीच गृहीत नाय म्हणजे त्यांना कधी कधी दवाखानण्याचा पैसे
मग काय नाही नाही घरचे डायरेक्ट बोलतात की घरी खायला नको तुम्हा ला आणि मग हे विटामिनचा गोळ्या आणा नी हे आणान ते आणा हे तर वाक्य बो आइ म्हणजे टिपिकल हे झालंय आता आमच्याकडे तर आम्ही राहतो इथे पावसाळा चालू झाला की दो कंप्लीट दोन ते तीन महिने आमच्या घरात ऊनच येत नाही. आणि मग ते म्हणजे उजेड येतो पण ऊन येत नाही खाली असल्यामुळे आणि मग ते ऊन नाही आला ना मग ते मुलांना सुद्धा आणि सगळ्यांनास इतका हे त्रास होतो इचिंग हो ती आणि मग डॉक्टरकडे गेलं काही नाही डॉक्टर म्हणतात सकाळच्या कोळ्या उन्हात ब सा एक तर मेन म्हणजे वेळ ही नसतो आणि कोवळ ऊन आणायचं कुठून असं झालंय म्हणजे इतकी
जेवढं पुरुषांना शक्य हाय तेवढं म्हणजे सकाळी मी पण खूप असं नोटीस कर की बाई उठली की ती डायरेक्ट किचन मध्ये जा की नाही का आणि घरातलं सुटला आणि जर पेपर येत असेल तर डायरेक्ट पेपर घेऊन वाचायला बस तो किंवा फोन घेऊन बघत बसतो. मला खूप कमी असे अस स्त्रिया मी बघितल्या ज्या उठतात आणि आधी फोन घेतात आधी, आधी डब्बा करायचा असतो सगळ्या हच्यात. हे रात्री झोपतानाच नि डोकं शांत नाही होत की अरे उद्या हे करायचंय मग जावेत हा हा ते आणि आपण त्याच कामाला किती कमी लेखतो ना कार्थिक आपण म्हणजे सगळे कमी लेखतात त्यामुळे आपल्याला पण तीच भावना येते.
हो ना! हम्म! हो ना मग काय असं झालंय ते मा मेंटल तशी हे करून ठेवली की पैसा पैसाच मत महत्वाचा हाय आणि तो त्याच्याशिवाय काहीच होऊ शक नाही म्हणजे त्या लेडीजनी जर पैसे आणले तर तिलाच व्हॅल्यू हय
पण मग तिला ते घरातलं काम पण आणि बाहेरच काम पण म्हणजे तीझी व्हॅल्यू डब्बल व्हायला पाहिजे तर उलट तू तिच कौतुक होतं फक्त की नही का कस तू दोन्ही करते
उलट अशा बायकांना जास्त सूट मिळते. जी जॉब करते ना तिला उलट म्हणतात ती जॉब करती त्यामुळं ती बई लावलीय कामाला तुम्ही काय घरीच अस या मग तुम्हाला कशाला पाहिजे बाई? असं होतं. असं सुद्धा विचार करतात काही काही. आणि मग त्या जॉबच्या नावाखाली एक सु येव्यस्थित खाली त्यांना मग त्यांची बरेचशी काम हे होतात आणि आपण घरी
हो-हो-हो-हो-हो हे खूप अगदी थो त म्हणजे तेच मी मध्ये एक बघत होते की एक आई ए तं ती सांगत होती की मी बाहेर जाते जॉबला म्हणून तरी माझ्या घरातल्या काही कामातनं सुट काय माझ्या बाळाला चोवीस तास माझ्याबरोबर नाही ठेवायला लागत, पण ज्या आया पूर्ण व्य त्या घरात असतात त्यांना माणसे किती त्रास होत असेल घरातलं, बाळा च परत असं नाही ते आता सगळं नाही क सगळीकडनं बॉम्ब बारडिंग होती कि हेल्दी फूड द्या. हे द्या. ते द्या. सगळी जबाब धरी आईक वर घरातलं नाही का? सगळ्याचे डायट फॉलो करा, घरातली हेल्थ छान राहिले पाहिजे, लहान मुलांचे ह्याचा खूप ताप- त्रास होतो मानसिक. तुम्हाला खूप छोट्या-छोट्या गोष्टी बघाय लागतात.
हो ना. नाही आणि कसं असतं बायका अशा थोड्याशा निवांत बसल्या की त्यांच म माइंड मध्ये असं लगेच चालू होतो मनात विचार चालू होतं तात आणि मग ते बसल्या जागी तुम्हा आतल्या आत आपण खात राहतो की अरे आप पण गिल्टी फील करतो स्वतःला आणि मग तो एक मानसिक अ ताण यायला लागतो. की म रे आपण काहीच करत नाही, आपला काहीच हे नाही असं होतं. आपणही आपली तुलना म त्या पैशातच करतो की आपण पैसे आणू शकत नाही, पण एवढं मोठं काम करतो हे आपण लक्षातच घेत नाही.
आणि लक्षात आणलं तरी हा एझॅक्ली किंवा आपल्याला व्यालीडे म्हणजे नाही का तुम्ही कोणीतरी असं म्हणायला लागतं नाही गं तू खूप काम करते. असं जोपर्यंत कोणी म्हणत नाही ना तोपर्यंत ते आपल्या पण मेंदूशी हे नसतं पण तेवढं आपल्याला कॉन्फिडन्स आणला पाहिजे की नाही मी खूप काम कर ते आणि त्याज्या पलीकडे जाऊन बाहेर काम करणाऱ्या स्त्री स्त्रियांची किती ओढ ना सगळ्याच बाजून हो. हो हो हो बाय!